हॅलो
हा ताई एक काम कर ना तुझं ते डॅशबोर्ड घे बॅग घे आणि ते उघड की
कुठला
हेच कार्य अँप उघड की परत
परत उघडू का रे
हम्म उघड की सांगतो चालू ठेव कॉल कट करू नको
लावायला येतं समोरनं
सांगतो मी तुला नंतर कॉल कट करू नको चालू राहू दे आणि उघड त्यात कि नाही ऍप उघडल्यावर म्हण कि नाही त्यात एक मेहन चा ऑप्शन असते काय ऑप्शन वर क्लिक करायचं आपल्या लेफ्ट साईडच्या टॉप कॉर्नरला मेनू ऑप्शन असतोय त्याला क्लिक करायचं मग त्यात मग ते क्लिक केलेस की नाही मग त्यात थोडं स्क्रोल केल्यावर त्या कॉन्फरन्स डॅशबोर्ड चा ऑप्शन असतोय मग ते कॉन्फरनच डॅशबोर्डवर क्लिक कर मग त्यात गेलीस की नाय त्यात एक जनरेट रिपोर्ट च बटन असतं मग त्या जनरेट रिपोर्टवर क्लिक करायचं काय, मग त्यानंतर काय खाली काय काय येतंय बघ आणि मला सांग. काय जर आलं तर ठीक हाय, नाही आलं तर मग रिफ्रेश डाटा रिफ्रेश डाटा रिफ्रेश डाटा दहा पंधरा वेळा कर. झालं तर
हां.
नाहीतर अ मी किती, आता माहित काय आपण, किती ऐकी ऐककी आता आपण बारा मिनिटं, बारा पॉईंट बारा मिनिटं बोललय का कॉलवर, त्यात मीनं सात मिनिटं बोललोय, आणि तू, तू काय बोललीच नाहीस. तू नुसतं ऐकल्यास, तुलाच माहित आता तू किती बोललीस.
असं पण असतंय व्हय रे, काय बाबा हायस डोकं
होय असंच असतंय त्यात, त तुला तेवढं मिळणार. तसं आहे, हा बारा मि बारा मिनिटं बोललेलं कट हूत नाही काय. जेवढा वेळ तू बोलल्यास तेवढाच वेळ काउंट होतय, म्हणून मी म्हणलतो तूला बोलत रा थांबू नकोस.
काय पण बोलायचं वय उगचच. आता तू बोलत असताना सुद्धा मी मधी मधी बोलायचंच
हा करायचं इंटरप्ट, काय विषय नाही, सगळं चालतंय त्यात. माझं तर तू टाइमिंग ऐकलंस क नाई मी अकरा पॉइंट पंच्याहत्तर सेकंड कंटिन्यूअस बोललोय नॉन स्टॉप. का बोलाल तो मलाच माहित नाही, समोर अग काय केलतो माहित हाय काय, आम्ही एक म्हणजे मी आणि भाऊ केलतो गं कॉल, जो तिथं साईटला बसलेला आणि मी इथं साईटला, आम्ही काय पण बोलायलतो काय पण. त्यो पण बोलालाय, मी पण बोलालोय, असं हे नाहीये की समोरचं ऐकायलाच पाहिजे.
म, असं वाटलं तसं काय पण बोलायचं.
होय, म त उघडलीस तू, म तू उघडलीस, फ
अरे रस्त्यावर चाला लागलोय मीवआणि काय
वा रस्त्यावर चालल्यास, मग कुठं चालल्यास?
परत चालले हॉस्टेल वर.
परत हॉस्टेलला. होस्टेलला वय, आता कुठं नाश्ता करायला गेलतीस का जेवायला, का फिरायला गेलता
करायला गेलेलो, फिरायला गेलेलो असंच म मैत्रिणीचं मग मैत्रिणीचं वॉच रिपेअर करायचं तिथं गेलो मंदिरात जायचं होतं तींत मंदिरात गेलो, मग परत आता आणखी एका अजून एका मंदिरात, अजून एका मंदिरात चाललोय.
अजून एका मंदिरात चाललोय, बरं चाललाय वय अजून हो, किती वेळ लागल मग जाऊन यायला? परवाचं सांगतो काय काय बोलालोत आम्ही काय पण, असं गेम गेम बद्ल बोलाय चालू केलतं, तर तो पण बोलालाय मी पण बोलालोय ऐकायचं एक मात्र कोणाचच नाही, दोघजण फक्त दोघजण फक्त बल मग त्यात कुठ कुठ तरी गोष्ट काढल्या मगी गो पूर्ण बोलाली
म मी सांगू काय आता तुला आता गोष्ट,, हंहंहं.
त्यो त्याचं बोलायलाय, मी माझं बोलायलोय, असं झालं असल. नगो नगो तू गोष्ट सांगू नगोस मी सांगतो ऐक.
नाही मी सांगणार कशाची ससा आणि कासवाची सांगू.
कशाची कशाची पण सांग चालतंय अग ते चेक कर की एकदा. चेक कर की दाखवतोय काय दाखवतोय बग. अग एक हार्डली एक मिनिट लागतील हार्डली एक मिनिट लागतील. ती उघड ना चेक कर हा उघड सांगतो तुला आता गाईड करतो उघड पटा थांबलीस का रस्त्यावर पाय थांबव पाय थांबलीत का? कॉल आग मग बॅक कर की कॉल ओपन होतंय तर
नाय पूर्ण पूर्ण पूर्ण ही जात नच बॅक जातंय ॲप मधूनच बॅक जातय. एवढं वाटायचं एवढं म एक तर मला कधी पासून अरे मी मगात बस ट्राय करायला लागल्यो नव्हं. लास्ट टाइम
मग बाकीचे मग प तीस कॉलची किती मिळनार हाय भारी की सिस्टीम. तीन कॉलचं बग धनारी तीन कॉलचं तीन कॉलचं दोनशे
होय
तीन कॉलचं दोनशे त्यात आणि ते किती मिनिटं बोलला माहितीय काय लय म्हंजे टोटल कंटिन्युअस टॉकिंग किती्य माहिती काय तीन, चार, सात, आनी सात सात आनी पाच किती? बारा म्हणजे तीन बारा मिनिट जर का जर भावा तू दहा बारा मिनिट बोललास की मग तुला दोनशे रुपये मिळतात. म्हणजे एक दोन दिवसाच नाश्त्याच जोळणा झाली. समजेमे आली
त्यातच
असा विषय चांगलंय सोडा कराय पाइजे कायतर कायत साईड इन्कम तुम्ही पण करावं ओ. तुमच्या गोष्टी सारक्या सारकं घरातल्याना फोन करायचं यवडं पइतो तेवडं पाटवा असं करात करा ते सगळं करण्यापेक्षा तरी चांगलय
होय खरं फोन फोन करायचं कुणाला तुमाला?
करायचं कोनाला काय कोनाला पन करायच फोन तुझ्या आजूबाजूला असतील त्यांना कर. रूममेट्स लाकर
तू तुझं तुला अजून कॉल करता येत नाई का तू कॉल करू शकत नाहीस कोणालाच अजून. मीच करू शकतोय.
करू शकत नाही हा ते पूर्ण केलं नाई ना मी म्हणून
तेच की तुला अग ते त्येच पन समजल नाइ त्या केली नसलीस तरी चालतय त्यात टास्क जर आलं तुला म्हणजे असं फोन फ्रेंड किंवा कायतरी टास्क लिहून आले कि मग ते टास्क कंम्प्लीट तुला जर एयस्सी कॉलेजवाल्यांनी असाइन केलीत की नाई या टास्क साटी मग तुला त्यो टास्क पडणार, नाइ तर नाही पडणार. कळालं काय? ए एस सी हा मला केल्यात असाईन, म्हणून मला पडलय.
ते यचा काय संमंद, त्या कॉलेजचा.?
अग त्येंचच हाय की, तंचाच संमंद हाय, तनी काढल्यात हे टास्क, पैशे तनी देण्यात. कळालं काय, मग काय मग म माहतीय त्यानी असाईन केल ते तुजं प्रोफाईल एऍक्सेप्ट केलीत मग तुला मेसेज येतय, तनी फक्त कि नाइ तनी त्यांच्या कॉलेजच्या पोरांना दिल्यात. आनी त्या कॉलेजच्या पोरांनी आमाना दिल्यात. वळखीचे हाईत मनून
आता सहा मिनिटं झा किती सात मिनिट झाल्यात फक्त.
आसूदेकी बारा मिनीट चालू टेवायचं कॉल. बारा मिनिट बोलायचं ग, आत्ता सात आता सात मिनिट झाल्यात करेक्ट. म अजून पाच मीनीट राहिलं, पाच मिनिट बोलायचं त्यानंतर बारा कम्प्लीट हूते आरे तो चुकून फोटो निगलेला बहुतेक, मी बसलेलो काइतरि करत, नाही कॅमेरा टेस्ट करालतो बहुतेक नइ हे हिन काढल्या माणसी न काढल्या सगळे फोटो, माणसी का शाबून काढल्या. घरात आपण हे, अं आमच्या घरात झओपन होतं वय सगळी. तवा सगळे करालता, माझ्या मन मध्ये पण असली होती चार पाच फोटो, मी कसला फोटो आहे, कसला फोटो आहे, कसला फोटो आहे, काय असल बघालोय. कसला फोटो बघू म्हणून. हम्म हम्म हम्म, पोहचली मंदिरात, लवकर पोहोचलीच की मंदिरात. कुठंआय मंदिर जे, हाय कि, तुम्ही याकी. की नाही आता मी ऑनलाईन बघत बसलेलो गं, त्यात एक
काय.?
गुलाबी कलरचा आहे, नाही बेबी पिंक आहे बेबी पिंक. विषय लय भारी आहे, मला लय आवडला ते. ते एक घेऊन दे मला फक्त, कितीचा हाय सांगू का,?
स्क्रीनशॉट पाठव मला आधी.
स्क्रीन शॉट मागतेस तू स्क्रीन शॉट. थांब पाठवतो, कुठे गेला, इथं हूता. ते पिंक शर्ट नव्हतंय आता इथं, आत्ता मागाशी इथं, कुठाय? अचो . बेबी काम डाउन . हा इथं हाय, हे गुलाबी टी शर्ट. हे चांगलं वाटलंय तूला पाठवतो काय, स्क्रीन शॉट बघ एकदा, नाही झूम झूम नको चालू ठेव कॉल, कॉल कट करचील कशावर पाठवू, इंस्टावर पाठवू. नको आता इंस्टा उघडलोय.
मगर पाठव कशावर तर.
हम्म हम्म. हा बघ पाठवलय काय, . को हा खूप खूपसुरत चा टी शर्ट .
पैसे रे.
अ कॅमेरा मध्येथ ऑटो सेट आहे तसं मी काय करू त्याला .
पाठवायला नाहीस तू मला काय.
. उघच काय दुसरं हे बोल ना हा गेलं काय
ई काय हाय ह्यात एवढ चांगलं रे.
पैसे येत तेवढी चांगली आणि काय नाही.
शी कितीला आहे ती.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
चार चार हजार ना त्यातलं शेवटच नुसतं तर तीस रुपये असतील माझ्याकडे गप्प बस.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
अरे किती कस दिसतोय ते टी शर्ट काय पण घ्यायचं नाही उगच.
टी शर्ट कसला पण दिस टी शर्ट चांगला नाही रे फक्त शर्ट चांगला आहे बरं. अजून एक पाठवतो का. हे चांगलं दिसायला शर्ट हे हे हे मला बेस्ट वाटायला शर्ट.
आ.
एकदम टॉप क्लास शर्ट एकदम भारी वाटलं असला माझ्याकडे एक आहे. पण अ पण अजून एक पाहिजे मला काय. ये शर्ट ह्यो शर्ट बघ. हे शेड चांगलं आहे भारी वाटलंय मला
ठीक हाय चांगला नाहीये
प्राईज पण बघ त्याची
कशावर बघा लागलायस तू य फ्लिपकार्ट
मिंत्रा मिंत्रा
हम्म
स्वस्त आहे ज हे हे हे शर्ट घेऊन दे मला हे शर्ट घेऊन दे फक्त बाकी काय नको
अरे त्यो काय साधा हाय होय रे
साधा पांढरा शर्ट
तू किंमत बघ की किंमत बघ समोरचा माणूस बघ मी तुझ्याकडे शंभर रुपये मागते
त्याला काय अगं इ एम आय कर की मग त्यात इ एम आयचा ऑप्शन पण आहे साडे नऊशे रुपये प्रत्येक महिन्याला द्यायचं त्यांना माझ्याकडे शर्ट आहे पण पांढरा शर्ट नाही मग मला हा पांढरा शर्ट पाहिजे
तुला पाहिजेल आहे ना माझ्याकडन शर्ट किंवा टी शर्ट मी घेऊन देतो माझ्या चॉईस न तू काय चॉईस बेच करू नको तू चॉईस कळाली मला हलक्यातलं काय बघत नाहीस तू
मी जे मी जे पाठवले तुला दाखवले तेच घेऊन दे बर परफ्युम दाखवू बर परफ्यूम परफ्युम बघ पर फ्युम चांगले असतात
काय तरी चांगलं बघतो तुझ्यासाठी
काय बघणारे बरं परफ्युम पाठवू का परफ्युम परफ्यूम तर महाग नसते तुला पण माहितीये.
रेनकोट घेऊ का तूला
रेनकोट नको मी तुला परफ्यूम चा फोटो पाठवतो मला ते परफ्युम घेऊन दे. पाठवू का बघ आलाय काय बघ फोटो थांब अजून पाठवायचाय हा बघ अजून पाठवायच आहे अजून पाठवायचं हे अजून पाठवायचंय. एक ह्यो परफ्युम भारी हाय माझ्यासाठी चांगला आहे. परफ्यूम थांब की पाठवायला एवढी काय गडबड आहे तुला. हा बघ कसा वाटतोय परफ्यूम आहे की नाही टॉपचा एकदम.
बेस्ट तिच नाव सांगतो काय तुला नाव काय केेलं नाव टू वन टू मेन एन वाय सी
थांब रे तुला पाठवतो टी शर्ट